हॅलो!
का आवाज
हा आजी येतोय.
आणि मग, काय खोटं सांगते अगं तुम्ह
त्या मम्मी ना चहा मध्ये दूध टाकू
अ तू थांब ना आता दोन मिनिट, दहा मिनिट होऊदे, दहा मिनटं कुठेच हालू नको. आता काही कुठे जाऊ नको काही चहामध्ये दूध टाकू नको. हम रेंज मध्ये जा ना. चाललंय, रेंज मध्ये
त्याला नाही राहत पप्पा, पप्पा म्हणत रेंज अ नंतर फोर कर पप्पा म
नाही नाही नको आता कट नको करू, आता चालू ठेवलाय होऊन जाईल दोन मिनटात. बोलत रहा तु फक्त, अगं तिच्याकडं तशी वन पीस नाहीये. मी तसं तिला एकदा परत विचारते तुझ्या इच्छेसाठी, का वन पिसा आहे का नाही, तसं वन पीस ना पूजाकडे होता, पण आता पूजाच नाही तीन दिला असतं तुला. ए रियाकडे असेल बघ.
विचार न तू.
मी नाही बोलत त्यांची शध का असत जा ना म अगनेी जर मग तुझ्याकडे वनपीस आहे का मला विचारायला म्हटल्यावर मग माझा हे व्हॉट्सअप वरूनना सगळं दिसेल तिकड म्हश फक्त तिला विचारलं असं कसं दिसत त्याच्यामुळे अ विचारला नाही
मला मला लागतोय असं सांग.
तू देईल ना ती तू जाय डायरेक्ट सांग दीदीनं पाठवल मला.
हा ह
कारण तिच्याकडे आहे वन पीस. हा त्यांच्याकडे आहे ना तिच्याकडे आहे ना वन पीस, बघ ना त झगडा असेल ना वन पीस रियाकडे होत ना तसं काळी
नाही का
नाही का
नाही
अच्छा नाही ईश्वरीकडे असेल बरं का आहे ईश्ूकडे ईश्वरीकडे
तू कधी पाहिला
पाहिलेलं आहे मी पाहिलेलं आहे त्यांचे फोटोशूट मी डायरेक्टले ना तेव्हा बाबा मग डोळे पुसून नाही देत त्याचे इतके डोळे सुख खराब झाले ना सर्दी का काय हो त्याच्या म ज काय मी त्याला कंटिन्यू पुसून झालं एक तर सर्दी पण झाली आहे
हा हा कान आणि डोळे कंटिन्यू पुूसत राहाचे नाही तरर एना कान दुखवी देत ते हातने लावून द त
हम्म तेव्हा आम्ही ते ब्रश करीत होते का त्याचा
आह
का का ब्रश करत होते त त्यांचं
इल जात होते का तेवढी तेवढं जात हो ते आत्ता नको करू आता नको करू कारण त्यांच्या हेड्या ना हे राहते कमकवत राहते
त्याचे कान पण ल दुकता कान आत्ता साफ केले होती मी काल का परवा हात सुद्धा लावून देत नाही ते
तेच दुखद आहेता दुखत आहे ना कान म्हणून थांब मम्मीकडे देते मम्मीकडे देते ते द
ह रे बा मला कान पावते तुझे
काय हो कंटिन्यूत
हम्म हम्
याव ना आलग्यव हती प प कावाट पावणे पाच झाले ना मला एकला जडीक जा
आवा आम्हाला त ड्बा द्यायचा म्हणून चालय
कुड आरामदये
तिकडं घरवर
हा हा
तिकडं मग तिने घरी म करत नाही हो आताशी तर सुरुवात केली होताहे
आता तुम्हाला जायच कुठून लहिलं आम्ही जवळ ये
हा जवळ जायचं आहे पण मग आ तशी आता बाजरीच्या काही करायच्या आहे काही साध्या करायच्या आहे
हा
त्यात मी पण नाही करायला काही जोडीतना बाकीच्या बाहेरचे काम आवरले घर जाडी हम् मता बसली याला संभाळत मम्मी करी.
ह काय बाजे
मम्मीच आज होत काय माहिती काय करतय काही उसळ करतय उसळ
हा हा दुसरं काही न्यायचं ना उसा खाऊन लोकांला किती कटाळ येत
कटाळा येतो मलाच एवढा येतो तर मी तर डायरेक्ट हो. च नाव पण नाही घेत मी खाऊन पण नाही पाहिले. तिकडे तुमच्याकडे आली होती तेव्हा हुसळ खाल्लेली असंल ते रसत नाही त्याच्यानंतर तर मी आमच्या इथे खाल्ली. तुमची टेस्ट वगळी म्हणून खालेली होती.
हा हा. उसळ बटाटे खाऊन खाऊन त्यांना म्हणायचे ना उसळ बटाटे.
करेल हो. तिथे काल पण रात्री कशात तरी वटाणे बटाटे किवा त्याच्यात बटाटे घालून ठेवले. असा घरी बटाटे केले एक दिवस वांग बटाट उसळ मला अजिबात नाही पटत.
हा हा तेच प्रकार राहते आलटून पलटून आणि तेच तुमच्या मम्मीला आवडत आहे.
हा इतक्य वांग्याची भाजी म्हटलं तर तिला आनंद होत तिला करायच.
ते तीग बहीण भावायला वांगे लइ आवडत्या.
नाही तर काय
हा.
वांग बटाट लई आवडत तयांना. हा अवघड ये.
हम् मोठी ममी.
त्यानसय पक कोरालची पीठत ते का वगैरे पीठ वगैरे मळती ह.
ति्ही बर सगळं न्यायचं का वेगळं वेगळं
हा तिन्ही घरून सगळ नेतोय.
भाजी पोळ्या. हाका मला वाटत. एकीने भाजी एकीने पोळ्या हा हा.
केलं मुसलमान ति तिने करून ठरवलं कास तिने करून टप्पा म्
हा हा.
मोठया जावच आल नेला त्यांचं काय ठरलं त्यांनाच माहिती. मला आत्ता कळायला मी म्हटलं एवढा स्वयंपाक का बर करता तुम्ही तेम्हनले ना तुला माहित नाही डबा घेऊन जायच.
हा
तेव्हा कळाल मला का त्यांचा असा प्लॅन झाला
हा हा.
बरं माला सुट्टी होती.
हां.
पण त्यांनी तरी पण तेवढ्या याच्यात त्या मला सांगत जा तू हे करून आणतो पर्यंत जाय काही नाही त्या दिवशी तर मला पहिला दिवस असताना पण मला म्हण काही नाही पोळ्या करूनये आणि मम्मीला करायच नव्हत ती मस्त बसून राहिली होती. आणि मला पोळ्या करायला पाठवलं तर चुलीवर एकटीला.
तुमच चालाचट
हा.
हो.
हम्म.
अजून काय
अजं का नाही बसलं आज नाही आज नाही ती काल माझ्या मैत्रिंची होती काय त नाही काय वॅक्स केलं दीडशे रुपया किट आणलेलं होतं. आणि काय बाहेर गेली त ते दि शे दिले परत खाऊ घातलं दीडशे रुपयाचं चांगल.
ह हा
तिनच तीन मी असली का मग तीच मला हा ती वाचली का मग तिथ खाऊ घालते त मी ती इतके दिवस पार्लर च करायचे मी तिच्याकडे जायची ना
हा हा
तीच्याकडनं पैसे नाहीच म्हटले हो ते नको देऊ म्हटले कारण एवढं मी तुझ्याकडे येतो त तू कधी माझ्याकडून एक रुपया पण घेतला नाही मेकअप करून दे काही पण करून दे
हा
कधीच पैसे नाही घेतले तने माझ्या
तिचं लग्न झालंय का
हा तिच लग्न झालं ती मयुरी नाही का माझी मैत्री तुम्हाला म्हट इकडचे आमचे इकडचे
हा
हथ
हा का
स हा
हो
कांद तुम्हाला विकायला नाहीयचे का मी केला तिने एक कॉल केला
हा
कट करून टाकलं तेनी माहिती का थोडंच राहिलं होतं थोडंच दोन तीन मिनिटांवर राहिलं मग ते आवाज नाही येते हे नाही येते ते येत नाही खोटं बोलली कट करून टाकला
हा का
म्हटलं आता कर परत माझा हा माझा कॉलो वाया गेला म्हंटलंय
हा अ का
ती अशीच करते ती कोलकट करून टाकते
हा हा ते तर अस असल जर ब हा ह आले का तुम्हाला पैसे पण ना पैसे आले
कसले नाही नाही अजून माझं ते दाखवता टास्क पूर्ण नाही झालाय तुम्ही टास् पूर्ण करायला एवढा हम् हा मग त्याच्या मग त्यांनी मला काही दिलंच नाही मग त्याच्या माझं काही दिसत तु म्हटलं अ पतरा दिस आहे ना आता अजून वीस करायलाग आजचा ह
नाही अ पाच कॉल पूर्ण झाले का लगेच
का काय माझ पाच कॉल तर पहिल्या दिवशीच पूर्ण केले मी
हा ते याच्यात जा बरोबर तुम्हाला ब येतील पैसे नाही थांबा कॉलकट झाला आम्हाला फोन करा मग सांगते मी काय कावाय
चालेल मला तेव्हा सांगा मग कसं करायचं
हा
कारण म हिचा आम्हाला मला ना
हं.
सांगत होती किट्टू, म्हणे तुम्ही ऍप डाउनलोड केले असं.
अं.
म्हट हा तुला पण सर्व मावशीचे नंदेनी सांगितलं त्यांनी ऍप डाउनलोड केली सगळ्यांनी पैसे क आमची किट सांगत होती
हा का
हा.
आ हा, हा हा हा. आ ते ही बोलली असंल तिला ती वस्तुधा. हा.
माईला कळलं ग तिला किट्टू म्हणत्या. मग माय ती आग तिला सांगू नको किट्टू म्हणत्या, हिच वर्गात जाऊन तिला म्हण किट्टू.
माहित हाय ना
हम्म. मावशी म्हणलती सांगू नको.
हा.
लिओ इकडे ये.
हे बाय तुमच लिओ असं हाक मारल्यावर येतं का?
येतो ना, तो येड्यावाणी करतो आओ. किचन मध्ये जातो आणि मग हात तुझं हटकून बाहेर जाणार त्याला हात लावतो म्हणून. मग मी जायची चिडून त्याच्यावर.
शाना हाय.
हा पिशवी ठेवायची. त्याला त्याला पिशवी खेळायचीना ती. ते पिशवी द्या म्हणत खेळाय
आ हा.
त्यांच्यामुळं चालतो त्याचा.
बर चालायचं.
हम्म, हो हो करा.